हॅलो! तुम्ही व्हॉट्सअपला पण ते अस फॅशन डिझाईनरचा टाकला का?
काय
फॅशन डिझायनरचा, व्हॉट्सअपला काय केलात का हो. का मग व्हॉट्सअप वरून पण ऑर्डर येत का तुम्हाला? इन
नाही आपले हे एक स्टाल आहे ना.
हो म्हणजे डिझाईन करता फक्त? जेवण वगैरे झालं?
हा जेवण झालं. तुमचं?
ह काम वगैरे? हो जेवलं आत्ताच भांडी घासली, आणि बोललो आता फ्री आहे तर कॉल करून बघूदे! जराशे.
अच्छा अच्छा लग्न झालंय की अनमॅरिड आहे?
नाहीय लग्न नाही झाल.
हा हा. मग, नाही.
त्या ग्रुप वर काय बॉईज वगैरे लेडीज पण आहेत ना, मग काही ते समजत नाही नीट अजून.
हो बॉईज आहेत?
हा दोन तीन नावं मला दिसली पण आता काय माहिती काय काय लेडीज कसं म्हणजे व्हॉट्सअपला ते बॉईजचं पण नाव टाकतात ना मग ते पण येतं.
हा ते असतील.
म्हणजे स्वतःच नेम हा लेडीजच अस माझी बहीण बोलली त्याच्यामध्ये लेडीज असतात. पण असे काय काय असे डीपी दिसतात ना जेंट्स चे म ते कसं जर का लेडीज, हा हा हा.
आपण नाहीत असला ठेवत आपण आपलाच.
हम्म.
तुमच आता पण मला, हो रायगडमध्येध्येच.
हम्म हम् हम्.
नंबर तुमचा आता पण मला नव्हता भेटत
हा मी ते म्हणून मेसेज केला हा हा. मी मगच पासून ट्राय करत होते, कोणाच लागत नव्हतं त्यांच्याशी चर्चा करा त्यांच्याशी चर्चा करा. बिफोर म्हणजे कॉल करायच्या आधी, कॉल करायच्या आधी म्हणजे पण ज्यांचा नंबर डायरेक्ट कॉपी करून मी कॉल करत होते ना ग्रुपवररच हा
तर मग ते नोटिफिकेशन त्यांच काय होत की त्यांना आधी चर्चा करा त्यांच्याशी कॉल कर अस
हो का नाही मग ग्रुपला मेसेज टाकायचा कोण व आहे का
नाही मग तेच त्यांनी सगं बोलताना हम्म
जास्त बायका असल्या का त्यात बडबड करतात
हो
आणि म बायकांना बोलायचच पाहिजे
हम्म
म ते बॉ
दुपारच्या टायमिंगला केला तर संध्याकाळी केला तर मग
मग टाईम नसत ना सगळ्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळ असत आणि संध्याकाळचं जेवण वगैरे असत
हम्म काम अस संध्याकाळचात
सकाळचेच हा दुपारचा झोपाचा टायमिंग आहे ना
हो
पण झोपते आता झोपे नंतर
हो
मग होकला हदार वरा वाटत फ्रेश संध्याकाळच उठलं नाही शॉप नाही नाही घरीच करते सगळं हा गावात आपल्या ऑर्डर येतात आणि आता मी पेज ओपन केलाय तर मग बाहेरचे पण येतात ते पेजवा बघतात ना सगळे
हम् हम्मम्् रायगड इकडे पनवेल साईड ला सगळे असे आगरी लोकच आहेत ना
हो
हम्
अगरेच आहेतच
हो पनवेल हा पेन पेन य काय
पेन ला तर खूप आहेत
हम्म पेन पनवेल रायगड खोपोली वगैरे ना या साईड ला
हो मग सुटकीमध्ये कुठं फिरायला गेलतात की नाही
नाही सुट्टीमध्ये नाही इथेच चिपळून चिपळून सोडून कुठे जात नाही
ह
आवडतच नाही माझं गाव इकडे कोल्हापूर
हो का आ मला तर फिरायला खत आवडत फिरायला जातोच आम्ही आता मग सुट्टी सगळ्यांची फॅमिली असली फॅमिली सोबत जायच्या नाही फ्रेंस
हो
त्यांच्यासोबत पणसोबत जरा बर वाटतं
हो
जरा आता काय पाऊस वगैरे आहे की नाही
पाऊस आहे भरपूर तिकडे
आत्ताच चालू झालाय काल परवाच्या पाासून
हा हे ते पण दोन दिवस झाले हे आता कोकण भाग म्हटलं रायगड चिपळून आता राय, रायगड वन किती असं लांब आहे महाड आणि महाड नंतर झालं खेड चिपळून एवढेच आहेत. महाडला आम्ही सारखे असायचो महाडला, सेंटर असायच ना आमच,
हो काय आता तुम्ही तो कोर्स केला त्याचा,
हा त्याच,
चांगलंय महाड का एवढा लांब
ल म तिकडेच आम्ही अं, नाही रायगड तर एवढं कुठे आता चिपळूणवरून खेडला खेडवरून महाड, महाड वरन पुढे गेलं की रायगड आला खोपोली रायगड वगैरे,
हो
हम् ह
महाड ला आम्ही जातो. शॉपिंग म्हणजे लग्न असला, ना ते दस्ता बांधायला वगैरे महाड मध्ये,
हो का हा इंद पुरळ हम्म, कि तिथून किती लांब आहे रायगड वरून
इथून एक तासाचा रस्ता आहे.
हा जवळ आहे मला हा हा हा,
एक तसा एक, नच जास्त थोडं जायच असलं तर पण फास्ट असलं का, एक तास होतो. इंदापूरला तर आमच्या इथले भात, प्र्येक जातात कारण का लग्नाचाच असता तिकड,
मग तुम्हाला हे जवळ पडत नाही. का
हा पनवेल पण जवळ पडतं. पनवेल ला ट्रेन दोन तास जातात आम्हाला.
मग हे बरं आहे बाईकने एक तासभर,
हो आणि जवळच्या जवळ आणि पनवेला, ट्रेन मध्ये कसा येणं जाणं,
होय गर्दी असते हम्म,
मग मग सामान एवढं आणस पर्यंत
होय
थडा होततक,
बहिणीने कधी ऍप ओपन केलेलं म ते? हे काय पण हचा विषय काय मा का हे प, त्यांनी कधी केल, तुमच्या बहिणी कधी केलेलं चाल?
तिने आता झाले पंधरा दिवस
हा हा हा ह ह माझी बहीणचं तर आधीपासून, गेल्या वर्षीच मला तिने सांगितलेलं. मी गावी गेलेल तेव्हा ह्यात, अस अस आहे म्हणून म तेव्हा काय मला का येत नव्हत टास्क वगैरे हे ते म्हणून मी, ते ऍप नव्हतं यूज करत.
नाही, लगेच नाही येत. मी आता काल केला ना पण तो मला आज सकाळी आला
होय ना, हम.
हो लगेच नाही येत. त्यामध्ये तुमचं ते पेमेंट वगैरे टाकायचं आलं का?
नाही, ते होतच नाही हो ओपन. ते ते मी त्या सरांना विचारलं ग्रुपचे ते ऍड, मीन मध्ये आहेत ना, त्यांना मेसेज केला ते बोलले की हे आता आजचा जो टास्क आहे ना, तो कमप्लीट केला नंत, तर मग ते पेमेंटच येईल, म्हणजे मी त्यांना स्क्रीनशॉट पाठवला ना की असं येतय. ते ओपनच होत नाहीये, बँकच अकाउंटचा नंबर वगैरे हे ते कधी कधी कस ते म्हणजे कस जरा रिस्क पण वाटते. ना आपण बँक अकाउंट नंबर वगैरे देणार नाक्की काय हे काय नाही असं पण वाटतं ना.
हो ते पण हाये.
हा पण ती माझी बहीण
माझ्या बहिणीने पण आता पंधरा दिवस झाले. तिचं तर काय सेफ आहे बोलतय.
हा नाही माझी बही, तेच सांगते ते माझ्या बहीणचं पण सांगते काय गेल्या, म्हणजे भर पूर वर्ष म्हणजे आधी ती करत होती एक वर्षभर तर झाला तिने जेव्हा नंतर मला तिनं गेल्या वर्षी सांगितलं.
मग ती बोलली की नाही काय एवढं असं म्हणजे फ्रॉड वगैरे काय नाही.
हा म्हणजे हाये ना नीट.
हा म्हणजे कस आपले बँक डिटेल्स आपण द्यायचं बोलल. थोडा रिस्क वाटते ना ह मागे पण असाच सीन झालेला. अ माझा भाऊ आहे तिकडे कर्नाटकात त्या साईडला बेंगलोर तर असंच त्यां त्याच्या एका फ्रेंड त्याला सांगितलेलं. ते एवढं एवढं इन्व्हेस्टमेंट करायचं मग त्याची अमाऊंट दोन तीन दिवसाांनी एवढी भेटते.
मग बऱ्याच जणांनी त्यांनी टाकलेले. एकान वीस हजार रुपये एकानं दहा हजार रुपये म्हणजे दोन तीन दिवसात त्याचेे पन्नास हजार एक लाख असे भेटणार.
मग काय झालं?
मग मला पण त्यान सांगितलं, मग स्टार्टिंग मला बोललं की तू आधी कमीच कर मग मी आधी पाचशे रुपयेचं नाही हजार रुपयेचं केलेलं हजार रुपये भरलं की दोन दिव एकाच चोवीस तासाने दीड हजार भेटणार.
म्हणजे पाचशे रुपये एक्स्ट्रा फक्त आपल्याला, मग ते तेवढं भेटलेलं मला
म्हणजे म्हणजे ते पहिले काय करतात अस आपल्याला स्टार्टिंगला. देतात आणि नंतर मग आपल्या
नाही मग हा मग नंतर सेकंड टायमिंगला म्हणजे ती लालच लागून जाते ना. आपल्याला नाही बाबा खरंच भेटलय खरंच भेटलय. मग त्याच्या मित्राने डायरेक्ट एवढं भेट. काय म्हणून वीस हजार रुपये टाकले त्यान का एक लाख रुपये देणार आहेत भेट णार आहेत दोन तीन दिवसांत म्हणून तर सगळे गेलं त्याने सगळं. ग्रुप बिप सगळं बंद केलं सगळे ब्लॉक केले नंबर. आणि स्वतःचे नंबर पण बिझी हेत. ते म कोणी कोणी तर असे ज्याचे ज्यांचे लोनचे पैसे येतात. नाही एक एक लाख रुपये ते एक एक लाख रुपये. हार लोन काढून त्यांच्याकडे इन्हेस्टमें कराल का तर दोन तीन दिवस आपल्याला जास
हां, म्हणजे कस म्हणजे ते अगोदर दाखवतात की आम्ही देत.
देतोय हा आता मी पण म्हणजे आता मला भेटलं मला काही खर वाटणार ना. रे हा दिलं त्यांनी दोन दिवसात लगेच अस अस म्हणून एक त्यांनी जास्त अमाऊंटचे टाकलंय एक एक लाख रुप अस तस कुठे फ्रॉड झाला ते. एकेका नी एक एक लाख बऱ्याच जणांचे पैसे गेले त्यावेेळेला नी सगळे एकमेकाला फोन करून शेवटी काय ते त्यांच त्यांनी कुठले होते काय माहिती. ती मॅडम पण बोलायची म्हणजे पैसे वगैरे आले नाही की तेवढं पुरतं म्हणजे
ते स्टार्टिंगला सगले बोलणारच. कास हा नाही तसा तर माझी बहीण पण आहे ती करते ना. काही नाही चांगलं आहे.
नाही नाही ह्याच्यात कुठली इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची नाही ना फक्त आपल्याला त्यांनी टा टास्क सांगता ते कमप्लीट करायचे.
हो.
कस होत आपण इन्व्हेस्टमेंट करायची पाच हजार चार चार, दोन हजार, तीन हजार आणि मग ते डबल अमाऊंट करून मिळणार अस
हो तुम्ही पण मग स्टार्टिंग पासून हा केलाच असता तर आता
परत एकदा लावा.
हो, ठीक आहे करते.